हे मंद हॅलो
हा बोल हॅलो आ बोल की
हॅलो हा
बोल की आवाज आलाय
मार खातील मी माराली तू उगाच व्य कराली बरं
बर मग आला कॉलेज होातस का नाही सर कॉलेज ला
जाते मी
कावा
सकाळी
कुठेच्यानता ह्याला बाहेरला
होय
हावडंच काय पास तोच काय मला काय तुझं खरं वाटत नाही बाबा
खर वाट ना मग कोठ वाटले
बाब्या तुला मारक कमी पडलं कुठेही नाही पैशाचा पाऊस पडाला लागतोय पैसे जास्त भरा ऍडमिशन करा
फोन करायला आलीसी
देते तुला
फोन करायला असता वीस हजार रुपये साठल्यात ना व
साठल्यात वीस रुपये नाही तिथ वीस रुपये नाही तिथ
आता अगं मग किती रुपये साठल्यात ना दोन हजार तीन रुपये राहि साठल्यात ना मग
कोण
आता मी बघितलो तुझ्या पैसे
हम् अग बाई ह शरतेस फलकी ते आत्ताच नाहीत लई दिवसाचल आता आलेलं ते पहिल्या स्टार्टिंग च आताच नाही आता वेगळं आहे ते पहिलंच आहेत रे पैसे ते
पहिला केव्हा
पहिनाले दिवस झाला ते केल तर टास्क
मग कानया कता आलाय
ह अरे चांगलाय आता वेगळा आलाय
आता कसला आलाय
आता कसला वेगळा आलं कॉलिंग कॉलिंग वेगवेग आहे ते दर वेळ दर वेळेस तुला बी तु झाला असत मग तो तू झाला असता तो तो केला असताच पैसे तो तो गॅयलेस बिलेस भरला असता तर तुझ पहिल्या टीमला म्हणला असता हे बी तेही बी
काय कादल
अको नको म्हणला अको नको म्हणला का पहिल्या सटिंगने बी करत होत थोडं
कवा केल्यास माझ्या त्यांनी
ह कर नाही तुझं झालं हम् तुझा नंबर दिला असता कितत
कुठा
असा महिन्याच्या माग
गलास तर तर
पासा महिन्याने वर्ष वर्ष झाले
वर्षाच्या माग
त पण होता का नव्हता
त्हा वर्षा वर्षात होता की माझा फोन वर्ष एका वर्षाच्या पाठीमा होता की माझा फोन
हम्म
खोळ्या पोडयचयं मग सांगात नाही म सगळ्याच नाही घरात
म् म म म म म म म म म लवय का
हा
सगळ्यांच दिलत मी मम्मी - नको म्हणलीत मम्मी ते नको म्हणलीत असून दे काही होत नाही आणि आणि परत जात्यात
कट व्हायचा ह बोल
आले
आ
अभ्यास करतोस
म अता घ्यायला येत नाही ग
नाही आता झाला जेवढ्यांच दिले पहिला आहे तेवढ्यांचच येतय ते म तु काय वाटल ते व्हयचील
हॅलो